हो. येतोय आवाज? हॅलो हा हॅलो आवाज येतोय? तुमचा आवाज खूप बारीक. येतोय. हो का? ते हळूहळू होतो सुव्यवस्थित वाटतं. कारण आधी तसचं होतय. हा मला येतोय तुमचा, मला येतोय तुमचा आवाज. बर बर मला खूपच बारीक येतोय ओ तुमचा आवाज कसं काय कि, चालेल च तुमचा तिकडे प्रॉब्लेम आहे म्हणून येत असेल. नाही माझ्या इथे तर आता नाही आहे प्रॉब्लेम आणि माझाच आवाज मला परत रिटर्न येतोय. हा बरेच जण तसच म्हणतायेत मग काय माहिती. नाही कारण माझ्याकडे वायफाय टाईम झालाय असं हो का.
हम्म. मी कॉल कट करून परत करू का? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो आवाज येत नाहीये तुमचा? हॅलो हॅलो